आपलं ते ते कळतय आपले अ पैसे कस काय कटतात, कसं नाय ते सगळ
काय काय खाल्लं आपण?
आज काय कुरकुरे खाल्ले. शेंगदाण. अणि काय भाकरवडी. इडली, चटनी, सोयाबीन, चपाती.
इडली, चपाती. अजून काय पॉपरिंग. स्कॉपिटोज, आंबे पाडले भेल खाल्ली थोडीशी.
आंबे खाल्ले.
अर ते आंबे होते, त्यात आतमध्ये टाकायसाठी मागत होते बहुतेक.
हा.
त्या लवकर बोलायला पाहिजे होते.
हम्म हम्म.
एवढं आम्ही पाडतोय तर त्यांनी या-यायला पाहिजे होत आपण.
हम्म.
त्यांनीपण पाडले असते मग.
तेच्य ते सांगतात टास्क रिजेक्ट का केलाय म्हणून.
हा.
सांगतात आपला टास्क रिजेक्ट का केला. आपले ते पैसे कमी होतात, ना टास्कचे.
हा.
ते कसे काय कमी झाले ती पण सांगतात तिथं.
म्हणजे ते कधी आत्ता ह्याच्यात?
हो एप- ऍपवररचे पैसे कस काय कमी झाले कस काय नाय. ते सगळं सांगतात.
म्हणजे कुठं कुठं कायं कायं चुकलंय ते.
हां कायं कायं चुकलं हे.
हां
ते बघं कां कॉन्फरनस कॅशबोर्ड आहे बघं.
हां
तिच्यांत जां.
हम्मं हम्मं
तिच्यांत समजतं.
म्हणजे पहिल्यांपासून शेवटपर्यंत कायं दहा मिनिटांत ते कायं असेल ते.
सगळं हम्मं. वक्त्यांचा आवांज येतं नाहीं. परंत ऑडिओ कोणांचा तरी दुसऱ्यांचा ऑडिओ येतो.
प्ले केलां तरं असां.
हम्मं हो
मंग आंता कांहीं जेवणं बनवणांर की नाहीं?
नाहीं आंता नाहीं आंता आंज जेवणं जरां लवकरं घेऊं बनवांयला हो.
येलंस.
हम्मं ज्यांला लवकरं घेऊं बनवांला नातांचे पोट आहे संध्या भरलेवर.
हां हां हात दुखां लागंला आंबे पाडूंन पाडूंन.
ते आंबी भरंपूर पडलेले रे खांली तिथं समजतंच नां. कोणंता आमब होऊंत एकथो त
ठीकं
त्यांत मंग ते नवीन ताजे ताजे चीक बाहेर आलं नां त्यांचं
हां
ते बघूंन उचरतं होतं तिथूंन जवळं होते पणं सरळं होतं रे महारांजा मतं नव्हतं तिथने तरं पडले असते भरंपूर
हां गौरा्या आले असते
हम्मं
त्यांनी माहित आहे की नाहीं माझ्याच्यांत भरंपूर कायं दिलेलं आहे त्यांने
हं हं कायं कायं चुकलंय ते
हम्मं
बघांयला गेलं मलां पणं मंग त्यांनुसार मंग बोलांयला पाहिजे आंता
हम्मं त्यांनी जे जे सांगितलं त्याविषयीच बोळांयला पाहिजे असं
असं आहे कायं
हां
काय काय हाय त्यातं म्हणजे? आता मगाशी सांगितलं तेच ना?
हो तेवढच. प्रवास खाद्य पदार्थ आणि रोजचं जेवण चेक
दैनंदिन जीवन.
हम्म.
प्रवास.
परत कोणत्या याला किती रुपये, कोणत्या कॉलला किती रुपये भेटले ते पण दिले त्यांनी.
हा?
हो.
बघायला पाहिजे, चेक करायला पाहिजे.
हम्म. चांगलं दिलंय.
हम्म हम्म. हे आता ह्याचे वांदे झाले ना सुवाणीचे.
हम्म. हो.
दुसरं, कॉल करायला पण नाही कोण.
हो.
आणि त्यांना सांगू पण नाय शकत ती कुणाला.
हम्म. कुणाला सांगू पण नाय शकत.
सांगितलं तरी आपल्याला समजेल कसं काय? ग्रुप वर नंबर ऍड होईल ना.
हो.
हम्म.
कोणत्या कॉलला किती पैसे भेटले ते पण दाखवलेय. समोरच्याला किती भेटले. हो सर्व टास्क चं.
समोरच्या चे पण दाखवतायेत?
हो. तुम्हाला केलं होते मी कॉल
हा आता म्हणजे तुला किती भेटलेत ते मला ह हा.
नाही तुलाच. मला नाही.
असंय का?
हो तुला भेटले ते.
हम्म हम्म. हम्म हम्म. म्हणजे आपल्याकडं जे येत आहेत कॉल. त्याचं पण दाखवतंय तसं.
हा. त्याच पण दाखवत.
हम्म.
काय काय सण, सण काय काय करतात तुमच्या इकडे?
आमच्या इकडं सण भरपूर आहेत काय काय. आमच्याकडं मेन महाशिवरात्री करतात व्यवस्थित. महाशिवरात्र, गणेशोत्सव, दत्तजयंती. अजुन काय करतात?
अजून शिमगा. शिमगा आमच्याकडे जोरात असतो एकदम
हो.
काय सांगू, होळी, रंगपंचमी
हो
तुमच्या इकडे मग काय तर करतात. मग होली मधी?
आमच्या इकडे काय जास्त नसते होळी. त यात्रा असते आमच्याकडे मोठी.
हम्म
भरपूर लोक येतात त्यात शिव जयंती.
शिवजयंती हम्म
केल असत. असय हां नवरात्रीला भरपूर असतय.
हम्म गरबा.
मधी मधी हो आणि महिन्यातून दोन तीन कार्यक्रम असतात. म्हणजे बाहेरून लोक बोलवतात. अ संगीत वाले संगीत करणारे किंवा डान्स किंवा ते आ वाघ्या मुरळी असतात वाघ्या मुरळी.
म्हणजे
म्हणजे हे माणस असतात नाचणारे. पण ते बायाच्या वेशात येतात.
अच्छा, अच्छा तमाशा टाईप.
हा हां तमाशा टाईप. आणि ती नाचतात मग माणस. एक हां एक माणूस असतो. आणि एक बाई असते. ती ओरिजिनल बाई असते. आणि दोन, अ माणस बाया बनतात.
हम् हम्म
मग त्या नाचतात. हा समजू पण येत नाही.
माणूसय का बाई ये तो.
पाऊस. आमच्याकडे सेवालाल महाराजांची जत्रा असते मोठी.
सेवालाल.
हम्म
हं हं
ते बंजारी लो लोक येतात.
हम्, वनझारी
हो.
वंजारी बंजारी पण बोलतात काय?
हम्म, बंजारी पण बोलतात.
देऊ का एक घुट?
नाही झोपली आहे न ती. मला हे देना कसला? अवनीला बसवलं तेवढं, कशात? ते खाली लावायला. ह नटवाला नटवाला नटवाले नसतील.
नटवाला असते. दिव्याकड बघा दिव्याकड भेटते. कोणतं काम आहे.
कारण दिव्याक चांगलं भेटते. बसत नाही. नाही कमी आहे.